हॅलो बोल की काय कराल्यास. होय बसलोया.
हम्म हम्म.
मग बाकी. होय निवांतच कुठं आहेस आत्ता घरात.
होय घरीचं आहे तू.
होय घरीच आहे नव्हे.
हम्म.
नाही अजून तुझा.
नाही अजून आत्ता.
मी पण आत्ता पिणार जरा ऊन खाली झाल्यावर प्यायच बाई आत्ता लयं ऊन लागालंय. हम्म तेच की बाई. केवढं ऊन लागालंय हे मरणाचं. तेच्यामुळं होयच कि बाई त्याच्यामुळं उन्हान लयं. त्रास व्हायलाय ग भयानक त्रास व्हायलाय उष्णता तेन. भरपूर अस.
व्हय त्यात लाईट सारखी चालल्या आधी मधी. होय होय.
आमच्याकडं आमच्याकडं हाय बाई लाईट.
हम्म इकड लाईट चालल्या ग.
हा हा, तेच म्हंटलं तुला जरा आज सनाविषयी तेन सांगूया. आता सण आहेत ना आपलं भरपूर आता वट पौर्णिमा पण आल्या.
हम्म.
मग तेच आपल्या घरातली मम्मी वगैरे ते जातात ना वट पौर्णिमेला.
हा हा हा,
मग तेच वडाची पूजा करतात का आपला. नवरा म्हणजे पतीसाठी कि आपला प पती. तिचं आयुष्य दीर्घ आयुष्य होऊ दे. चांगलं राहू दे त्यासाठी सात जन्मासाठी करतात. परत त्या दिवशी उपवास करतात मेन म्हणा गेलं. तर त्यावेेळेस फक्त आपण काय खातोय फळच खातोय फक्त. त बाकी काही खात नाही हा फळांवर. ती उपवास असतोय परत पूजा करताना सात फेर मारायचे असत्यात. वडाला. आणि तिथं पूजा करायची म्हणजे कशी पूजा करायची की. खाऊची पानं असतात माहितेना ती खाऊची खाऊची पानं घ्यायची. ती तिथं ठेवायची पाच, त्याच्यावरती हळदी कुंकू लावायचं. आपल अक्षदा टाकायच्या, साखर ठेवायची, त्याच्यानंतर आ पली फळं ठेवायची, मग ते कोणंत पण असो. दे, ते आपण त्याच्यावर फळं ठेवायचे आणि त्यांची पूजा करायची ची असते आप हां पाच फळं अन त्यांची पूजा करायची, त्याच्यानं तर ना मग काय, पाच सॉरी सात फेऱ्या काढतात, सात फेऱ्या काढल्यानंतर न तिथं अ स्त्रिया आलेल्या असतात ना, वट पौर्णिमेला, त्याच्यानंतर त्या एकमेकीसनी हाळदी कुंकू लावत्यात एकमेकींची ओटी भरायची, परत ते एक अ दोरा घ्यायचा, दोऱ्यामध्ये पाच मन्याचं एक अस हे तयार करतात आणि ते गळ्यामध् ते बांधत्यात माहितेना, मंगळसूत्राला बांधायच असतेय ते एक गोष्ट अ त्याच्यामुळ कस
हम्म.
आपल्या नवऱ्याच संरक्षण करण्यासाठी, वडाच पूजा केलेल्या असत्या. आणि करत्यातच. त्यावेळेस बाई, हां परंपरा ये आणि त्यावेळेस तस स्त्रिया हिरव्या साड्या नेसत्यात, गजरा घालत्यात. मेकअप ते करतात, म्हणजे सजत्यात त्यावेेळेस त्यांचा सण मोठा असतोय हा शृंगार करत्यात, तो सण त्यांचा वट पौर्णिमेचा चांगला असतोय, म्हणजे त्यावेळेस करतात तेन आणि मेन म्हणाय गेल तर ती आपली, आधीपासून चालत आलेली परंपरा ये. आधीच्या काळापासून चालत आलेली परंपरा य. त्यामुळ आपण ती परंपरा, आता पण पुढं चालू ठेऊया. होय आणि
जरी आपली ही पिढी काय नसली, समज तरी हे आप मुली करत्यात हाउसे ने घरी.
हौसेने करत्यात होय आणि कस लग्न झालेलीच स्त्री करू शकताना हे आणि आ ताच्या-आत्ताच्या काळात कस झालय माहितये काय म्हणजे जे आता ती हाय ती म्हणजे आता लग्न झालेलं कप्पल आहेत, मग ती स्त्री एकटीच करत्यां ना, म आता पुरुष पण कसं म्हणतात, आम्ही पण हे करणार उपवास करणार. त्यां-त्यांचं पण म्हणणं हां त्यांचं पण म्हणणं कस की मला पण ही सात जन्मासाठी बायको पाहिजे त्याच्यामूळ तीनी पण उपवास करत असतात ते, एक तकच हां जास्त पण नाही. हॅलो? पण ना असंय की सगळ्यांनीच करायला पाहिजे, कारण का ती बा म्हणजे जी ती स्त्री ये ती आपल्या नवऱ्यासाठी करत असत्या उपवास म्हंटल्याव त्या पुरुषांन पण उपवास करायला पाहिजे, कि ही मला सा त जन्म बायको पाहिजे, अ हिच म्हणजे आरोग्य चांगलं राहू दे ह्यासाठी आणि आपण वडाकड काय प्रार्थना करतोय की माझा नवरा सुखी राहू दे चांगला राहू दे. आणि त्याच तो मग कसा पण असू दे चांगला असू दे वाईट असू दे आपण त्याची तेच्यासाठी आपण उपवास हा करतोयच हा. त्याच्यामुळ हा सण काय वट पौर्णिमेचा आहे त्याच्यानंतर आप आपल येणारा सण हा तो गणेशउत्सव तो तर काय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामध्ये जी मज्जा इत्या ती कुठच येत नाही गणेश उत्सवला एवढा आपला आता बा रा महीण्यात जेवड सण येत्यात त्या एका एका सणापैकी आपल्याला आवडणारा सण म्हणजे गणेश उत्सव सन हाय हा. त्यामध्ये आपण लहान पोर असू देत किंवा मोठी माणसं असू देत आणि स्त्रियांपासून वृद्धांपर्यंत सगळी गणेशो उत्सव ला मज्जाच करत्यात परत आता एक एक ठिकाणी आता आपल्या ह्या कोल्हापूर ठिकाणी आपलं मंडळ भरपूर हैत. आता माहितीच असेल तुला पण कोल्हापूरमधे किती मंडळ त्यांण आहेत ते. तिथं पण कसं अ मंडळाचं गणप पती वेगवेगळ कुठल कुठल तरी रूपांमध्ये मंडळाच गणपती असतात आता आपलं गेल्या वर्षी तिथ हा डेकोरेशन म्हण गेल्या वर्षीच आप आपल्या हीत उमा टाकीच्या इथ एक मंडळ हाय त्या त्यांनी गणपती बसवलेला बघ हेनचा वेलींचा तो पण गणपती किती भारी च म्हणजे वेगवेगळ्या रूपात गणपतीच रूप हे कर त्यात त्यांनी डेकोरेशन तेन करायला बघतात ती मज्जा ती पोरांच्यात वेगळीच असत्या
हा
त्यामुळं आपल्याला हा गणेशोत्सव सण लय प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात आवडतोय आणि आपण तो साजरा पण करतोय आता आमचा घरीच असतो तो सात सात किंवा अकरा दिवसांचा गणपती अस तोय आमच्या घरचा गणपती त्या वेळीस पण बघ त्यावेळेस पण सकाळी उठायचं गणपतीच्या दिवशी त्याच्या आधी काय आपला असताच हारतालिका असतोय त्याचा पण निर्जली उपवास करायचा असतोय. आणि तो करतोयच आणि तो मी पण करतोय सोड. निर्जली उपवास. कस त्याच्या आधी आपण डेकोरेशन तेन करतोय कारण का आपल्याला उत्सुकता असते ना. आपल्या वर्षातून एकदा गणपती येणार हाय. डेकोरेशन भारीच केलं पाहिजे मग आपण डेकोरेशन वगैरे करतोय चांगलं मस्तपैकी वेली तेन सोडायच्या ग्रास ग्रास लावायच आणि आपण अस मस्त डेकोरेशन त्याचा आदल्या दिवसा पासून कर करायचा असतोय आणि ज्या दिवशी सकाळी आपला गणपती येतोय घरी त्या दिवशी आप पण सकाळी लवकर उठतोय त्याच्यानंतर नवीन कपडे घालायचीत. परत गणपतीचं गणपतीला आणाय जायचं नंतर न आपला गणपती आपल्या दारात येणार. त्याच्यानंतर न तेला हा त्याच डोळ वगैरे पुसायची पाण्याने. आणि आमच्याकड कस माहितीये काय गणपती घरी आणता की आम्ही करत नाही त्याची जो भडजी असतोय तोच पूजा करतोय आणि येऊस पर्यंत पण तो पूजा करतोय ना त्याच्यानंतर तो गणपती आम्ही जे डेकोरेशन आम्ही केलेय त्या ठिकाणी त्याला पाटावरती ठेवतोय. मग त्याच्यानंतर परत तो हा तो पूजा वगैरे करणार तो आम्हाला सांगणार की नैवेद्य द्या आरती करून घ्या त्यावेळेस म आम्ही आरती वगैरे करतोय मग त्याच्यानंतर कस आपण नैवद्य दाखवला होतोय पहिल्या दिवशी हा मोदकाचा कारण का गणपतीचा आवडता पदार्थ. पदार्थ म्हणाय गेले तर मोदकच आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण पहिल्या दिवशी मोदकच करतेय मग मोदकाचा नैवेद्य दाखवायचा. वरण, भात, पापड, लोणचं अस आपण अनेक पदार्थ त्याला ठेवते कारण की आपल्या वर्षातून एकदा गणपती घरी आलेला असते ना. त्याच्यामुळे आपण रोज त्याची काही ना काहीतरी पदार्थ देऊन सेवा करत असतोय परत सकाळी उठून परत त्याच म्हणजे त्याला हे करायच हळदी, कुंकू परत अस्थिगंध लावायच त्याची पूजा करून घ्यायची. परत नवीन फुलं वगैरे ते टाकून त्याची पूजा करून घ्यायची परत आरती होय, होय असतोय परत मा दीड, दीड दिवसाचा पण गणपती असतोय. तिकनच्या आणि आमच्या इकडं मी कोकणातले त्याच्यामुळं आमच्या इकडं किनाय दीड दिवसाच गणपती का ठेवतात माहितेय का ज्या वेळेस आपल्या घरात म्हणजे कोण तर वारतंय म्हणजे मयत होतंय त्यावेळेस तो हा त्या दीड दिवसाचा गणपती ठेवतात. कारण कसाय माहितय का तेवढीच त्याची पूजा पण करायला लागत्या. जरी आपण आपल्या घरात कोणतर वारलय म्हणून असं नाही कि गणपती बसवायचा नाही. बसवायलाच लागतोय पण तो कस दीड दिवसाचा म्हणजे कस आज येणार, आज येणार उद्या दुसऱ्या दिवशी तो त्याला हे करायचं विसर्जन करायचं कारण की कस ती पूजा तिची करावीच लागते घरात प्रत्येकाच्या इकडं आमच्या कोकणात तर ते हेच आहे आणि गणेशोत्सव मध्ये आमचं कसं अ हे पण येतेय गौरीचं पूजन. त्यावेेळेस पण भारी असतय गौरी आणायच्या पाटावरून. परत त्याचं पूजन करायचं त्यावेेळेस आमच्या इकडं संध्याकाळच भाजी भाकरीचाच नैवेद दाखवत्यात गौरीला आणि दुसऱ्या दिवशी तिला मटण किंवा चिकन ह्याच नैवद्य दाखवायच असतय पण गणपतीला त्याच नाही होय, होय परत गणपतीला त्याचं नैवेद्य नाही दाखवायचं मटन, चिकनच फक्त हा फक्त गौरीला मटन, चिकनचं नैवेद्य दाखवायचं. कि गणपती कस आपलं शाकाहारीच बाकी काय नाही. पण गौरीला परत मुशकचा असतय म्हणजे उंदराच असतंय त्याला पण द्यायच असतय तेच मी सांगणार होतो तुला
हम्म..
चालतय, म तुझा वेळ मला दिलीस, त्याबद्दल धन्यवाद! आभारी आहे मी तुझी, करूया, करतो मी तुला परत कॉल. ठीक आहे, ठेवू? हा. हा, हा.